हॅलो.
ह येतोय आवाज आहे ना.
हो येतोय ना ते
हॅलो.
हॅलो हा य तु पता आज
हा आता येतोय मध्ये ब्लँकच होत.
हो का.
रेंजचा प्रॉब्लेम येतोय का काय नाही आता हम् हम.
कसे आहात तुम्ही?
मी मजाेत आता काय रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे.
हो ना काय बनवत मग रात्रीही
रात्री छोले
अच्छा. मस्ते
हम्म समचमत कातरी खाव भाजी पोळीस कण का आला.
हो कसे बनवता तुम्ही छोले.
छोले असं कांदा वगैरे छान परतवून घेते. अजून छान आणि त्याच्यात आपला छोले मसाला पण घालते थोडासा टोमॅटोची प्युरी अस
हा अ कांदे ची नाही करत का प्युरी
नाही कांदा मग असं थोडासा भाजून घेते आणि मग करते. त्याची पण प्युरी करून होतो पण मग असं वेगवेगळ्या पद्धतीने थोडं
हो
ना आणि बाकी तर मग काय सेमच असत सगळं इथे चहा पावडर टाक ून वगैरे ते शिजवायचे म्हणजे चव लागते खडे मसाले टाकते.
हो ते छान लागतं म्हणजे रेस्टॉरंट टाईप
बरोबर तुम्ही कसे करता असेच करताना
हो आम्ही पण तसेच करतो.
काही जण खोबरं पण टाकतात त्याच्यात म
हो खोबरं पण टाकता ना थोडं पिसलेलं.. आमच्या तिथेच शक्यतो सगळ्यांना आवडत नाही ना त्याच्यामुळे जास्त कोण हम्म जास्त बनवतच नाही. सारक सरक नाही बोल हम्
हा हा हा
प्रत्येकाची आवड वेगेगळी असते.
पण ह ते मग चटपटीत बनवायचं म्हटलं क मग काय बनवनार.
हो ना आमच्या तिथे म्हणजे पावभाजी आवडते सर्वांना त्यामुळे पावभजी असते.
हा
जास्त आणि मिसळपाव पण आवडतो ना
मुलं असले की,
हम्म मलाज मुलाचा काही वेगळं फर्माईश असते. हो काय नाहीयच काही. काही पोळीचा पिझ्झाचा असला तरी चालेल पण बनवा.
अच्छा हम् बरोबर खरच आहे.
मुलाना नुसतं
बाकी मग मुलांचा अभ्यास वगैरे त्याच्यातच वेळ जात असेल तुमचा का मोठीये मुलं
नाही ना एक ना सेकंड ला आहे एक फिफ्थ ला आहे.
मग आहे फुल टाईम ड्युटी हो खरंच आहे. दोघांची शाळा एकाच वेळेस आहे का एकाची सकाळी एकाची संध्याकाळी.
नाही नाही एकाच वेळेस आहे एकाच वेळेस हम्म उगं त्या उगाच असं वाटतं का वेगवेगळीच पाहिजे होती.
नाही हो मग ते दिवसभर तुम्ही बिझी झाल्या असत्या. ह आला की मग त्याच करा मग तोपर्यंत दुसरा येतो.
हा पण मग ते दोघं खूप मस्ती करता ना मस्ती करता खूप
हा
रहियाली का. मग कधी कधी असं वाटतं का वेगवेगळ्या टाईम पाहिजे होता म्हणजे दोघे सोबत नसल्यावरती शांतता असती.
हो पण मग शाळेत गेल्यावर पण तेवढी शांतता मिळत असेल ना तुम्हाला,
हो त्यांची स्कूल सकाळी असते ना, अ दोन वाजेपर्यंत शांतताच असते
हा त्यातला काही बारापर्यंत तर आपला स्वयंपाक पाण्यातच वेळ जातो सगळं
हो दोन वाजेपर्यंत आवरत सर्व परत जेवाण वगैरे असत ना
हो हो हो बाकी मग तुम्ही काय करता म्हणजे काही छंद वगैरे
नाही काही नाही करत
अच्छा मुलांमुळेच वेळ जात असेल अच्छा हो का
हम् शेतातच घरेन आमचं
हा हा
त्यामुळे बाहेर दुसरं काही नाही करत मी
अच्छा मग शेतीची काम म्हणजे प्रॉपर तुम्ही राहता तिथेच आहे शेती कि दुसऱ्या गावाला आहे
नाही नाही राहतो तिथेच आहे
हा मग ते तेवढं जावंच लागतं ना वेळ द्यावा लागतो
वेळ द्यावा लागतो आणि मुलांना पण वेळ द्यावा लागतो, त्याच्यामुळे जात सर्व हम ऍडजस्ट होऊन जाते
हो आहे तोच वेळ पुरत नसेल मग
हो आहे तोच पुरत नाही
खरच आहे मग काय लावलंय या वेळेस
शेतात ना भेंडी ये भेंडी आता सध्या
हो का
हम् सोयाबीन
अच्छा आता पावसाला तर आता सुरुवात झाली मग असं मार्केटमध्ये देतात का भेंडी वगैरे म्हणजे असं मोठ्या प्रमाणात निघ निघत का उत्पन्न अच्छा हम्म
मार्केटमध्येच देतो असं छोट म ना का हो कष्ट भरतो आता
त्यातून मग पाहिजे तो भाव नाही मिळाला की मग अजूनच हे होतं
हो आता तरी सध्या आहे भाव
हा हा
आता सध्या सर्व भाजीपाल्याला भाव आहे
हो हो
कधी भेटतो कधी नाही भेटत असं शेतकरी स्वस्त
जास्त पाऊस झाल्यावर तर मग म्हणजे पाऊस चांगला पण आहे आणि खूप झाला तर वाईटपणे असंय
पाणी वाईट पाणी
हम्
पण पाऊस पण पाहिजेच ना
पाहिजेच हो पण म्हणजे अती झालं की मग नुकसानच होत
हम्म अती झालं का नुकसान होत माल पण खराब होऊन जाता
हो तर आहे ना
आत्ता चालू आहे का पाऊस तिकडे तुमच्या इकडे
हो चालू आहे ना
होन
पावसाने घेतलंय आता मनावर आता पालखी वगैरे पास झाली ना ते पालखीच्या वेळेस तर येतोच घेतो ना
हो हो मग पालखीच्या वेळेस येतोच पाऊस
हो बरं तरी या्यावेेळेस दर्शन नाही तर या वर्षी काय गॅप पडतो का काय असं वाटलं होतं इंद्रायला पुूर येईल म्हणून थांबवलं होतं ना वारकऱ्यांना
हो इंद्राणीला पूर आलात वीस वर्षातून पूर आलेला आहेर इंद्रायणीला
हो
हो असं वाटतं का दिननी परत येते का काय असं हो वाटलं होतं तेव्हा कारण पाऊजच नव्हतं ना
तेसण
नंतर मग
तेच ना असं वाटलं खंड पडतो या वर्षी पण नाही तसं नाही झालं
तसं नाही काही झालं
तुमच्याकडे जात का कोणी वारीला वगैरे
हो आमच्या घरातून नाही कोणी जात पण इथे आजूबाजूचे जाता ना गाव भरपूरला जात मारीला तिकडे मा हम् माहेरी पण आजी वगैरे आजी बाबा वगैरे जाता हम्म
ते जाणारे लोक असतात ना ते गेल्याशिवाय त्यांना ैनच नाही पडत
काय म्हण का
आपलं जाणारे लोक असतात ना नेहमी वारीला त्यांना गेल्याशिवाय चैनच नाही पडत
हो चैनच नाही पण जाताच ते म्हणताात काही नाही वाटत त्यांना म्हणजे आम्ही म्हणतो ना का किती चालावं लागत थकून जात पाऊस असतो ते म्हण काहीच वाटत नाही
ख
उलट छान वाटतं
हा ते आपल्याला आपल्या आपण कधी गेलो नाही ना त्यामुळे आपल्याला असं वाटत अरे पण खरं तिथे गेल्यावर एक छान अशी वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते ना
हो आणि ते वारीत कस विसरून जात सर्व
हो सगळं विस
भज भरपूर काय काय असतं ना त्यात विसरून जातात सर्व घरचं पण विसरून जातं त्याच्यामुळे काय वाटत नाही चालताना पण मी
बरोबर
तुमच्या तिकडचं पण जात असं कुणी
हा इकडे असे नाही जास्त आता मोस्टली तर गावाकडचीच जातात आणि कोणी असं जातात तरुण मुलं वगैरे पण त्याच गेलं तर असं जास्त नाही बघण्यात येथे हे आपल्या इथल्या इथेच आपण काढतो तेवढेच दिंडी बाकी असं मेनवारीला असं जाणारे फार कमी
हो वाारला ना शक्यतो जॉब वगैरे असता त्याच्यामुळे मग
हम्म त्याच्यामुळे पण होत बरोबर आहे
अशी आता हे जास्त वयस्कर माणसं तेच जात असताना वारीला
हम ह
म्हे ते म्हणतात घरी आता काही काम नाही चला
हो
देवतनी होईल आपला असं
तेस ना
जाता मग
बरोबर
पण त्यांच्या तब्येतीच हे असतं ना म्हणजे आपल्याला काळजी वाटते आपल्या घरातलं कोणी असं मोठं चाललं असल
हो एक आता काल न्यूज बघितली एक आजीं जा त्या एकशे आठ वय होत त्यांचं
बापरे
त्यामध्ये मला काहीच त्रास नाही मी चालते दिवस फक्त अंधार पडलं की मला दिसत नाही रात्रीची त्यामुळे मी गडी बसते थोडा वेळ
हा हा
म्हटलं कि ते त्यामुळे माझ्या भरपूर वाऱ्या झाल्याय
होरे एकशे आठ म्हणजे भरपूर वय आहे ना
हा खूप वय ना
हो
दिसायला पण म्हणजे अशा चांगल्या आहे एवढे काही हे नाही वयाच्या मानाने
अच्छा
म्हणट बघा त्यामुळे श्रद्धा असली का होत सर्व शक्य
हो
हम् हम
फरची बाकी काय मग
बाकी हो दुपारीच येत ना मुलं
अच्छा
ठीक आहे चालेल ममताई हा छान वाटलं तुमच्याशी बोलून
हो हो चालेल मलाही छान वाटलं करते मग मी कॉल मला ् चालेल ओके बाय
बाय